हॅलो हा येतच यावस
आवाज येत
येतोय येतोय
हो हो
हा हो
थांबा थांबा आवाज नाही येताहाय व्यवस्थित. हा येतोय आता आवाज बोल. हा हा
काय म्हणालात मी जातो
पुन्हा ते एकादशी वगैरे असते. असत्यात बगा सगळे उपवास धर आमचे घरचे सगळे हा पंढरपूरला जातात ना आमचे...
हम्म माझे जे आईचे आई जायची आहे पण ती म्हणजे एकशे एक एकशे दोन वर्षाच्या होईपर्यंत जात होती ती.
हो वारीला बघा तरी हा.
पाय घसरला केळीच्या सालावरन वारीत तच फॅक्चर झाला हुं त्याच्यानंतर बंद झालं ते म्हणजे त्या वर्षीचे वारी चुकली. ती जे असायप
फक्त त्या वर्षीच्या. ती अ एक अ खूप ओढ अस् ते ना, आणि ते ते गेल्यानंत त्यांना काही होत नाही. किती म्हणजे आता मी पण बघितलेले आमचे आजी बाबा पण नाहीत आता पण् च्यानऊ-शहानऊ असे वर्षाचे आहेत ते. पण काहीच नाही आ ते कधी म्हणणार नाही आमचं हे दुःख तं ते दुखतं किंवा हा त्रास, पाऊस असो, ऊन्ह आसो. थंडी असो, आम्हाला अशा म्हणजे वारीला जायचं म्हणजे जायचं.
हम्म, हम्म. असं असतं दिवसभराचं काम करून आल्यानंतर आपण घरातला बाळचा हसरा चेहरा बघितल्यावर सगळा शेंड भाग उतरतो. तसंच त्यांचं आहे. ते म्हणतात आमचे पाय दुखताहेत. अंगो दुखत्या आम्ही सगळं विसरून जातो. पांडुरंग चं, रूप अं बघितल्या बघितल्या असंय.
वीडो कॉल गेले हां का, हं जर तयचे पही लोकं पण सगळे आत्ताचे जनरेशन मध्ये म्हणजे आताचे लोकं तरी नाही आ पण जे जुने लोकं आहेत ना या आषाढी जे क करतात.
नाही पण आता कसं आय सोशल मीडियामुळं आत् आज कालच्या पिढीला पण त्याच महत्त्व कळलेलं आहे. त्याच्यामुळ काय काही ऑफिसमध्येच अं सगळा गड मिळून जातो. असं आय, आणि त्याच्यानंतर जे मेडिकल स्टुडंट असतात औषधं द्यायचं. ते त्यांच्या पायाचे कून द्यायचे. म्हणजे ते एक समोरच्या येणाऱ्या पिढीसाठी एक दडाश ठेवताएत.
दडच ठेवते सोशल वर्कर आता ए पोलीस झाला हेत. झालं ते झालं. करतात बऱ्यापैकी सेवा करतात आणि बहुतेक लोकं आ आपल्यासारे खूप लोकं खूप सेवा करतात. जेव पण म्हणा त्यांना राह राहण्याची सोय, त्यांच सगळं मेडिसिन, हे ते कोणाला काय झालं
आणि आत आता जाती धर्म पण राहिलेले नाही. असं म्हणजे मानवता हा एकच धर्म आता मागच्या वेळेस मागच्या वेळेस मी पाहिलं. ते अ कुस जलीम बांधव होत तो त्यांनी पाण्याच्या बाटल
दिल्या आणि आमच्याकडे ऐ अ म्हणजे आमच्या आमच्या कडे तर आहे ते मुस्लिम ते सुद्धा वारेला अं गेलेो होते त्यांच्या सोबत जातात ते आणि आमच्याकडे तर आहे म्हणजे अ ते अ हे. भत म्हणजे आपली भागवगीता असते ना ते वात त्याच. पारायण करतात ते मुस्लिम कीर्तन पण करतात ते आपली आप हो भगवद्गीता हो आणि आपले लोक काही कीर्तन करतील असं. छान ए वो एवढं सुंदर कीर्तन करतात. मुस्लिम हे ते इतके छान सग अभंग अ काय ते सगळं म्हणजे. त्यांना एवढं त्यांना रोजते अ. म्हणजे पहाटची ते आरती वगैरे असते बघा सगळं करतात ते आणि मुस्लिम हेते हो काकड आरती असते बघा काकड आरती. त्या शिवाय कोणीच करत नाही तिकडे गावाला आमच्याकडे.
आता आमच्याकडे कसं पुण्यात मी अस. ल्यामुळे इकत तर म्हणजे ते पॉसिबल नाही होत. पण आली वारकरी लोकं तर आम्ही मग त्यांना पिठलं बाकरी म्हणा. किंवा जे शक्ती असेल. ज्याला ते निऊून देतो असं म्हणजे. बऱ्याचशा धर्मशाळेमध्ये उतरतात ते कोणी? त्यांच्या सोयीनुसार बिस्किट. पुडे म्हणा. पाण्याच्या बाटल्या म्हणा औषध गोळ्या म्हणा. असं देण्याचा प्रयत्न करतो. म हां. हो असं म्हणतात ना की प्रत्ये प्रत्यक्षा आपल्याला. तीर्थस्थळी जाता नाही. आलं तर त्यांच्या पाया पडल्या तरी आपल्याला.
दर्शनात हा आणि ते बघितले का तुम्ही तिथं गोल रिंगण वगैरे करून. ते फुगडे खेळतात ते अभंग जेव्हा ते सुरू होतात तेव्हा कीती ते म्हणजे पूर्ण गुंग होऊन जात. तर नाई का किती नाचतात.
आणि आपण माणसं तर माणसं पण बघा ना् तो घोडा अश्वासतो त्याचं रिंगण असतं तो पशू आहे. त्याला कसं कळतं बघा ना की एवढ्याच त्याच्यातून फिरायचं एवढ्या गर्दीत तो त्याची फेरी? परिक्रमा पूण करतो म्हणजे? म्हे खरंच आपल्यापेक्षाही त्यांना किती
किती जाणे म्ह आणि म्हणजे ह. कस आहे की देवाचच आपण म्हणतो. ना देव आहे. हे आणि देवाचच दाखव. तो देऊ हे बघा असं आहे नाही का देवाचच येते देव आहे तोच शक्ती देत आणि तो सुचवत.
बोलता येत नसून पण किती सुंदर तो एवढ्या गर्दीत ज तर आपण माणसालाच उसणार नाही काय तिथं तो घोडा पण पाांबाऊून जात नाही नाही का नाही तर आपण किती घोडे बघतो. तो जे वरातीत उधळतात. तो वगैरे आहे नाही का.
म किती छान नाचतत ते म्हणजे ते बघून असं वाटतं जसं का यां ते शिकवलंय नाही का असं करायचं असं नाच
आणि एवढं मातीत पावसात प्रवास करून पण पांढरे शुभ्र कपडे असतात. सत्य्यांचे
हो हो हो सगळ्यांचीच त्यांची ती टोपी वगैरे त्यांचा त पेराव तुम्ही बायकांच पण बघितलेलं असेल. साडे आपलं ते नवार वगैरे घालतात किती छान आहे म्हणजे ते बघून किती किती हा किती जमणार नाही आणि खेळ खेळतात आणि त्यांच ते बघितलं असेल तुम्ही ते जेव्हा ते नाचतात ना ते फुगडी फुगडी पण हे करत आणि ते वेगवेग प्रकारचे नास्तात बघ ते. आपल्याना जमणार सुद्धा नाही ते त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचं शरीर पण किती लवचिक करतात ते.
हो हो बरोबर किती फुगड्यांचेच किती प्रकार असतात त्या बाईक.
हो हो हो आणि आणि आता तुम्हाला सांगते शेतकरी बांधव असतात बघा त्यांना खूप म्हजे खूप ते किती काम असो काही असो पण वारी आली
ते म्हणतात पंढर पांडुरंग बगेल शेतीचे काम हा आम्हाला जा
चालो आम्हाला जायचं वारीला निघतात पाई पाई ते बिंदास असं म्हणत नाही मग कसं होईल काय होईल काही नाही त्यांचे पाय दुखत नाही कुठला त्रास होत नाही ते म्हणता आम्हाला काहीच होत नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका.
आणि आपल्याला पावसाळ्या पावसाळ्यात बाहेर पडायचं तर एक कोट घेतलाये का छत्री घेतली का खूपच मोठी चरे किती काळजी करतो आपण हं, उघड्या छताखाली झोपतात, कधी जशी सोय होईल तसं झोपतात.
हो खातात पांडू रंग हा अजून तिथे गेल्यानंतर एवढ रांग लावतात दर्शन गेल्या तात ते एवढे लाईन म उभे राहात तात. तिथे पण जाऊन म्हणजे खरंच एक अ देव
दुसरी गोष्ट असं वाटतं आधुरीनिकरण झालंय. आधुनिक वाद्य निर्माण झाले तरी पण तो टाळ आणि मृदुंग याच्याशिवाय तोड नाहीत.
नाही नाही ते संगीतात पण बघा टाळाने ते मृत म्हणजे ते आपला कानालाऐकून डारेक माणूस शांत अस ह.
आणि आणि अंगामध्ये एक सरसरी आणि ऊर्जा अ फिरते असं वाटत तेच तुम्ही ते डीजे
नाही नाही कर्कश वाटतात ते, म कर्कश वाटतात ते. आणि हे म्हणजे माणूस आपोआपच अस शांत होतो, आणि पण ऊर्जा आल्यासारख होत.
आणि दुस त्यांचा तो पेहरावा अस तो ना त्याच्यातून म्हणजे असा संदेश जातो की तू श्रीमंत असो नाही तर गरीब असोत. त्याच्या दारात सगळे सारखे, त्याच्या दारात तुम्ही सगळे सारखे आहात आणि मानवता धर्म पाळला जातो, म्हणजे लहान असो पाच वर्षाचा मुलगा नाही त वयोवृद्ध सगळे एकमेकाला माऊली माऊली म्हणतात, माऊली माऊलीच बोलतात. हम्म. असंय आमची आजी जायची डोक्यावर तुळूस वगैरे घेऊन आम्हाला उत्सुकता असायची काय घेऊन येईल
काळ घी हो दे ती तुळशीची माळ गळ्यामध्ये नाही का ते तो तिथला तो प्रसाद ते ते ना म्हणजे ते ते सुप्पा बघण्यासारखंच ये खूपच दिवस वेगळे ते
आता आपण फक्त मुलांना मोबाईलमधेच दाखवू शकतो ते असं झालंय म्हणजे आपल्याला इच्छा आहे पण संसारामुळे आपण एवढे अडकले गेलो आहोत आपल्याला ते हा बरोबर आहे जायची इच्छा असली तरी पाच सुटत ल्या माग पूर्वी कस आहे एकत्र कुटुंब पद्धती होती जा हा ते जावा भावा एकमेकांच्या मुलांना बघायच्या हम् आता
नाही ना तस नाही आता सगळं आपल्यानाच बघायचं हो शक्य नाही होत पण हे ना मुलांना ह्या गोष्टी शिकवल्याच पाहिजे मुलांना
आणि म्हणजे ते लोक म्हणा ते वारी करायला पण नशीब लागते तर वारी होते नाही तर वारी होत नाही त्यांच्यासारखं आपण काय चालणार आहे हो आपल्या
नाही नाही नाही नाही आपण दोन मिनटाच्या
हो हो हो ते जुने खोड सगळे सगळं प्युअर खाल्ले आपण सगळे हायब्रीड खाऊन
हायब्र्रीड खाऊन जगतय त्यांना काही त्रास नाही आपले बघा हात दुखतायहि दुखता ता हे झालं ते झालं तस त्यांना काहीच नाही ते वारीच वारी जरी करून आले ना तरी त मस्त राहतात आयटी म राहत आता काही नाही एक दोन दिवस आराम करता ओके अस त एकदम त्यांच्या वयाच्या तुलनेत
म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठा हा सण
सण आहे स सोहळा वाटतो खूप खूप मोठा सोहळा य तो
छान वाटलं तुमच्याशी बोलून
हो तु मला पण मला पण छान बोलले तुम्ही प चालेल ठीक आहे काय हो हो